हो
काय? काय?
अ
गाडी काम काम झाली का? सगळी
ठ बल आम्हाला मरा दत कच आहे काय कळंब्याला.
बरं.
पपा अरे
मोबाईल जरा जवळ घ्या की आवाज ऐकत नाही.
हॅलो.
हा.
अरे त्या चेगुरून लावली गाडी कळब्याला नेऊन.
बरं
हा जवळ आणि तिथं मला आपल्याला गाडी कवा म्हणला सहा वाजता देतो म्हणल्याला.
बरं..
वाजले साडे सहा अजून गाडी यालाच म्हणला.
झालं बाबा सात वाजले की
आ.
सात वाजले की आता गप इथं राजारामपुरी दिल असत चाललास.
होय राजारामपुरीत जाऊन मी- करून मी घेऊन आलो असतो ऐमर्जन्सी व्हय म्हणून. अरे एक तास वाया गेला लगेच. त्यात तिकडे वा.
आपण पाहे च साडेचार ला दिलेली आहे. चार ला मग आता सात वाजले तीन तास झाले.
तीन तास झालेस होय की देतो म्हणला लगेच करून तासा भरात.
तिथं नाही लाव लावतच नाहीत तर कशाला द्यायचे.
अहो तो म्हणला लगेच देतो तासा भरात.
हम्म त्या हिजे इतना ओफी
ओंकार मध्ये. हॅलो.
ते यांचाच भाऊ आहे ना हो राजरामपुरीतला?
नाही नाही नाही ते नाव फक्त ओमकार दिलंय भाऊ कुणा चा नाहीये ते.
बरं
ते एक बेळी वळ आहे सगळी ती.
हम्म हम्म हम्म.
अ बा आता गाडी आली बघा गाडी आली बघा गाडी आल्या असं करतोय पाऊन तास खाला त्यात तेल्याम बसवायचा होता तेल्याम बसवतो पण काय . म्हणला पैसे किती देऊ दोन हजार रुपये दे म्हणटलो जा तिकडे म्हणलो. पहिला दोन हजार घेतले सेटर बोर्डले, घर गाठलं पहिला.
मगत्याला गाडी कधी देणार मग काय झाली देऊन?
झाले घेऊन गेले कोकणातली गाडी होती ती रा राजापूरची. गेला की.
बरं झालं सगळं गाडीचं व्यवस्थित.
झालं झालं व्यवस्थित झालं पण गरबड झाली ओ लय. त्याला म्हटलं सगंळं ओकेच आहे तुझं सगळ ओकेच आहे काय असलं तर ओकेच आहे.
ते आता काय वाडापलाव परती म्हणलं गाडी काय का
वडा घेतेल म्हणला क्लच पेडचा काम कराव लागणार
होय.
त्यात ते आलेले दोघं-तिघ जण स्वेटरते आणि आवरतेत रे.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
हाव मेस्त्री असं काय मेस्त्री तसं काय असं कसं तसं कसं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
लांबड काय कमी लावती होती ती.
काय रे ओ मी म्हणलं आ ता काय तुझे ते गाडी तिथं मी म्हंटलं टाय गेलात अ ह्याला दिल्या म्हणल्यावर आता म्हटलं तिथे मशीन नाहीये आणि गाडी कुठे लावू
तेच मला कळालता आन तासावर देतो म्हणल्यावर द्या म्हणलो मला काय माहित एवढं लांबन लावणं आहे त्यो. वेळ खाल्लंय ना आ गुजरीेत कुठं आहे?
गुजरीतच आहे मेन त्यांच्या दुकानात आहे ये गेल्या. हम्म ती गेल्या तिकड जरा पोरांची खरेदी करांला थांब
हा हा हा काय आज काय आहे खरदीला?
काय पोरांचं इकडं तिकडं असतय की, ते काय आता पंधरा ऑगस्ट ला आनि हला काय लागणार, सणाचं काय
अजून लांब हाय
ते परत डेकोरेटिव काय सामान करायचं, हे ते सगळं असतय आणायचं, ते आता शाळेत ते हे देतेत ना, काय काय करायचं कला, काहीतरी
ह
अं एक विषय वाढवलाय वाटतं डेकोरेटन डेकोरेशन करायचं काय. हे काय आठवड्याला दोन आठवड्या काय ना काय तरी सांगत्यात. हे करायचंय ते करायचंय.
हा हा.
पर्वा दिवशी पार्थला आमच्या ते हूतं, त्या आर आरसा करायचा हूता. डे डिझाईन करून. आपला आरसा, डिझाईनचा.
बोल
ते पोत्याच एक, होय, फुल बिलं करून ते चिटकून का पुठा वर चिकटवून, ते डेकोरेशन फुलाच करून, ते कात्या घेऊन तेजं गोल गोल फुलं करून, काय काय करत हूती. ते सगळ्या असत्यात, घरची आमची मंडळी त्यात, करायचं असलं की.
असंय व्हय.
होय, कळल कळल तुम्हाला आता पुढं पण, पोरा
दादा बाय ते सगळं मी बायकुकडं सोपवलर ते म्हणलो तूझ तूच बघायचं असतय, कांय असलं ते.
आपोआप अूपआप येतय आता पुढं पुढं तुम्हाला कळतय, आमचं दादा ते बसलेला असतय.
हां.
नाही, आमचा दादा ते बसलेला असतय करत,, घरात पोरांचं सगळं डेकोरेशन आणि हे, चित्रं काढायची असली कि पपांकडं असतय.
हां,
हम्म.
हां. ह
पप्पा तेन चित्रं तन शाळेतली कोण असल, शाहू महाराज शिवाजी महाराज तेन असलं, काढून देत्यात.
हं हा हा, असाय वय ते, हा हा. अवघड हाय.
काय चालायच आता, काय नाही म तुमच्याकडं म्हणलं काय
मी म्हनलो काय, पुढचं काय म्हणलो, अँडव्हान्स काय उद्याचं काय
नाय काय, उद्या काय सोमवार.
चायना इनवॉल झालेय की युद्धात.
होय, हो ना उद्या आता काय मार्के क्रेट आता उद्या काय होतय बघायला पायजे, उद्या सकाळी कळणार.
मार्केट ला म्हणजे कसं समजवता करायला.
होय.
ट्रम्प ट्रम्प काय विरुद्ध हाय आधी चायनाचा. ते काही ऐकणार नाही. पाकिस्तानच ऐकत नाही चायनाच काय ऐकणार आहे. न्यूज तर आल्या.
नाही नाही हे पण गेलं पाकिस्तान बाजूला गेलं ना युद्धातन. ते पाकिस्तान जे युद्धामध्ये जे हे होत ना.
हां.
दोघांच्यात निगोशिएट करत होतं कणी. ते हे केलं त्यांन बाजूला केलं.
हां.
त्यानंला बाजूला केलं म्हणजे हल्ला अमेरि हल्ला केल्यावर ते पाकिस्तानचं पण ऐकलं नाही तिथे.
हा.
असं झालं ते मग ते करार होता त्यो संपुष्टात आला असंय. मग आता इंडियाला मोका आहे कि हा. करार संपुष्टात आला ना दोघांच्या पण हेज्यातला कारण काय पाकिस्तानानी घोषित केलेलं यात पाकिस्तानचा फायदा होत होता. जर हे झालं असत तर इराण त्यात जर माघार घेतली असती ना. तर पाकिस्तानला फायदा होत होता.
ह हा.
त्यात ते संपुष्ट झालं म्हणजे इराणचं आणि पाकिस्तानचा क्रॉस झाल आता. असं झालं हम्म. मेन त्यात आता आता आ.. आता जपान आणि चायना हे हे हे कराल्यात.
काय करल्यात?
इराणला सपोर्ट कराल्यात हां आणि त्याज्यात. काय झाले अफगाणिस्तान न बलुचिस्तान सेपरेट केला आणि घोषित केलं.
का? अफगानिस्तान हे बुल
बलुचिस्तान वेगळं हे केलं ना तिने. म्हणजे पाकिस्तान म जो होता नि आधी भाग. तर बलुचिस्तानला स्वातंत्र्य द्या म्हणून पाकिस्तान.. अफगाणिस्तान न पाकिस्तानला हे दाबले.
हं
असं झालं ह्या ज्यात. कसं झालायं अ इंडिया नन. मेन आता मेजर रोल आहे इंडियानं हयात. हे करून जर घोषित केलं तर मग कुठं हे होऊ शकते. नाही तर मग युद्ध वाढणार.
इंडिया कंस काय?
हा. करू शकतेत ना तसं करू शकते ना होय.
इकडं सगळी कडच
हा आता कसं झालं. इराणच्या विरुद्ध ब्रिटेन, अमेरिका, इस्रायल, हे आल्यात,, खरं आता, इराणच्या सपोर्टला रशिया, चायना, अफगाणिस्तान, ही आल्यात सगळी, त्यामुळं गल्फकंन्ट्रीच मध्ये युद्ध नको होय म्हणजे, खरा, इराण काय कराले त्यांच्या त्यांच्या जे अमेरिकेचे बेसेस हायत तिथं, त्याच्यावर हल्ला करालेय. एक कतार मध्ये आहे, दुबई मध्ये आहे, ह्यांच्या हच्यावर. असं झालंय.
असं
सौदी अरेबिया, होय, हे मधी युद्ध थाबलेलं क नाही, त्यावेळी अमेरिकेनं काय चालाखी केली, परत युद्ध सामुग्री तिथं वाढवली, सैन्यात त्या.
हां हां.
ते आता इराण पण त्याचा बदला घेतलाय. आता दोन दिवसात काय युद्धाची परिस्थिती वाढत्या, हे मेन इम्पॉर्टंट रोल हाय.
दोन दिवसांत हो ईऊन बसलो,, यात सहभाग कसा काय झाला म्हणालो?
हम्म,, हिडन हे भरपूर आहे तिधली आता युक्रेनचं बघितलं नाही, काय काय त्यानी रशियाच्या बरेच पेट्रोलियम चे फयनारीज सगळ्या उडवल्या
हा.
त्यामुऴं आता, म्हणजे बाकीची इनक्वायरी एवढ्या वाढल्यात क नाही, पेट्रोलियम प्रोडक्ट च्या, मी आता ऑनलाईन ला बघतो ना, प्रचंड वाढल्यात. ब्रिटान, सगळं ह्या युरोप, अमेरिका इकडन इन्क्वायरी आहेत. खरं सप्लाय तिथं तेवढा होत नाहीय, मग आता आम्ही नायजेरिया थ्रू सगळ्या बघायला लागलोय. नायजेरिया रिफानरी हां. भारत तर आहेच, भारतामध्ये स्वतःची गरज स्वतः ता पुरत नाही. त्या बाहेर रफु दुसऱ्यांना काय देणार. हा मेन हाय, ह हम्म हम्म. त्यामुळं गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत ना, त्यांच्या त्यांच्या. आणि हा मेन सौदी अरेबिय, दुबई, इकडनंच ओमान, इकडनंच सगळ्या देशाला म्हणजे बंदरावरन पेट्रोलियमचा साठा होत होता. तोच तिथं चा हे झाला, आता हार्मूज परत बंद झालं.
का ओ बंद केलं?
युद्धामुंळं,, त्यांनी परत माइन्स टाकले ना समुद्रात गोळे. होय. त्यामुळं अवघड परिस्थिती हाय, ह्या आठवड्या भरात, पुढच्या आठवड्यात भरात मऽ बघायचं पौर्णिमेला हे,, ह्या आठ्ठावीस तारखेला काय एकोणतीस तारखेला पौर्णिमा हाय, त्याज्यात मार्केटवर ती गेलं तर ठीक, नाही तर मग खालीच जाणार. आमोश्या पौर्णिमा.
ह हा‌
असंय.
मिस्त्री मिस्त्री मिस्त्री आली मिस्त्री.
हम्म.
चालतय, ठेवू काय? हॅलो
हां.
ठेवू काय म्हटलं?